ह.
अरे बाबा आता करू आपणख ते काही एवढे आहे नाही आता समजा उद्या जो आ. असला तर मग हे कर आहे की नाही. हो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. बिहार हॅलो. हॅलो.
हॅलो अरे ते मला दुसराहन कॉल आला होता ना त ते
हम्म बरोबर काही नाही काही नाही. हा.
बोल ना.
ह. अरे आता मी म्हणतो आता ना समजा तु उद्या फ्री असतीलल ना मग आपण करून घेऊ लवकर लवकर कळलं का आता म्हणजे हा नाही नाही. ऐक ना आता समजाई ना तुझ सगळं झालं ना ऐकणारे ऐकून घे ना.
आपण हच्यावर बोलतोय प्रय आपण ना आधीच त्याच्यावर बोलतोय त्या्याच्या तू बोललाय नको बोलूस
नाही रे त्याच का त्याच काही नाही आहे मी दुसरा म्हणतोय.
हा तेच म्हणतेोय मी समज न आला आता आता काल हा.
अरे मी म्हणतोय उद्याचा आताय ना तो आता उद्या तर घरीच आहे ना.
काय आहे फक्त
हा मग सकाळीच आहे ना म्हणून सकाळी असं काही तू हे राहिला तरन मग तो अभ्यास करून घेतो लोक.
मला उठा मी सकाळ खेती आठ का नऊ वाजता उठल.
अरे मग काही नाही काही एवढं आहे नाही.
मला अभ्यास करून मग ते करावं लागेल ना.
हम्म तू अभ्यास हा नाही नाही तू अभ्यास कर तू अभ्यास कर तस काय एवढं नाही मग आता अजून काय म्हणतो
काही नाही चाललं आता घराकड रस्त्यावरर हे
आह
रस्त्यावर हाय म्हणलं पाहतोय कुठं दिसल बीसली तर
हम्म
जाऊद्या
सोडून दे रे काय एवढं एवढे मागू लावून नाही चालत रे
अरे फक्त विचार करतो तसा विचार करण्यात का चालल
हा ते पण
आपलं डोकं फ्री आहे कुठेही विचार करू शकतावं
हम्म
आता जाईल घरी जेवण बिवण करत चकोल्या बनवलंय चकोले आणि ती सकाळची भाजी असली ती खाऊन गेली
हम्म
एक तर मला लेट झाला आणि त्याच्यामुळे माझ खरं होते गंदीवाली बॅक दुखती
ते ते बाबा मला जिम लावायची आता ह
माझी चीन कसं आहे अप्सरामध्ये हे ना सध्या हे नाही आहे ऑइलिंग
हम्
मग मला ते कस चालून चालून जरा हे पण झालं आता पाट जास्तच दुखते
हम्म कस राहत आता मला बी जेम लावायची बाबा जिम मस्त पैकी करतो उद्या सकाळी उठत लवकर मस्त जिम करतो थोडी हा
माझ्या घराकडं गाणी राहतो
दाजी राहत काय मग त्यासनी जाऊ दे काही नाही
एकदा तुझ तिकड जिम पण तिकडच
म तेच ना आता नाही आता मी आता जाईल ना मग काय इकडे बी तर कोण राहणार ते सांग म कस राहत बई हा मज्या करून घ्यायची काय
हम्म
नाही रे आता मी सकाळी मला उठले अभ्यासेत बा मला काय का काहीच करत नाही मी रेखीव काम
ह मी कुठं करतो
मग ते सांगतेय आणि मला काही करू वाटत नाही रे सध्या काय
शील वाटते बद झालय ते करून करून करून
अरे ते म्हणजे आता काही इंटरेस्टच नाही राहिला मला कोणत्या गोष्टीत असं वाटतं मला
तेच तर मग पेपरमध्ये इंटरेस्ट नाही माझा अर्धा पेपर लिहित होतो माझा मूड चेन्ज झाला म्हलं पेपर्स नाही जाऊत
नाव नाही तर काही म्हणजे असं वेगलच वाटतंय थोडंसं ते मोबाईल पाहून पाहून मोबाईल पाहून बि कंटाळलो
मोबा मोबाईल पाहून पण किती बांणारल तु
हा नाही ते टी व्ही बी आता काही ते मध्ये बी काही राहिलं नाहीत तेच तेच भंड भंड तेच तेच भंड भंड गोष्टी दाखवतात टी व्ही वाले
आ
कंटाळून गेलोय बघ आ तिकडं जाईल ना तिकडं म्हणजे तिकडं जाईल ना मग तिकडडेच काहीत भारी भारी गोष्टी राहतील हॅलो
तेच तर
तिकडे जाईल ना तिकडेच भारी गोष्ट राहतील
ते रावदन जरा आहे माय स्वतःच आहे माफी. केलं की माझ तु
हॅलो हॅलो हा ते ते नको म्हणलं ऐक ना
मम्मी होती जरा ते वेगळं चालू होतं
हम्म
अस आता झा इयरली मस्त चालू माहिती का काय?
काय बिघाणी ए अरे मला एन मी वहायच आहे पण त्याला बी काही आहे रिचार्ज संपले ना या या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
टी व्ही चे रिचार्ज संपलेलं आहे हॅलो हॅलो
करून घेणार रे हा बरं
अरे टीव्हीच रिचार्ज संपल म्हणलेर मग भंड जा
हम्म कारक सध्या तू फ्री आहे म्हणून तुला जास्त बंड होत
हा नाही यार तेच ना मी काहीतरी करायत असला असता ना तू मग काही येणच ला असतं मला पण आता भांडला एवढं होतं नाही काय सांग आणि कुठे बाहेर जायचं बी नाही ना रे भणला मग तसं होतं मी ते बी सोडून दि र म्हटलंर जा मरू दे मग मेंटल स्टेट खराब होती
हम्म
डोक्यात घाण विचारले येतात ना ओ म्हणून म्हणजे काही म्हणजे असं घाण विचार म्हणजे आपण काहीच करत नाही काय मला काही करा नाही नाही ना ओवर थिंकिग तेसन
मी कर
नुसता तोच नाही रे एकच एकच विचार करत बस असं आवड मला म्हणून
माझ आस
ह हा ह हा
करतो काहीतरी
हम्म तुझ राहीगे भाऊतुझ तुझं काही नाही तुझा क्लासला आहे मस्तपैकी तुझं होऊन ना
अरे मी थकून न जातो रे क्लास वर घर क्लास त्याच्यातच
नाही म्हणजे तेवढी तरी हे रान तुला वेगळं वाटत ना रे
हा
हा मग आता माझी ट्युशन असली असली असती त तर मग आहे हा
थकून जातो
हा आज थकायचं काय क ना तर असं बी
ते ते एक तर रविवारच्या दिवशी उटतो मी लवकर क्लास नसल्यावर विचार करते क्लासमध्ये ओव्हर टाईम बसतो आता
कशाला व टाईम अभ्यासाला
हा लॅब मध्ये कसं बसत तस तिथं वायफाय पण आहे ना मग
तू लॅ तू लॅब लावली कारे?
नाही मी नाही लावले अरे मला क्लास संध्याकाळी राहतो सकाळी उठतो मी घरी काय करायचं करतो. ते मजा नाही येतणार रे? सकाळी कोण जाईल वार का तू स्वतः विचार कर ना.
हम्म ते बी ये.
त्याच्यात जायचं ते पर परवडतच नाही तसं. लॅब लावून मण क्लास सकाळी असता मग काही रात्रभर बसला असतो लॅबमध्ये
तसं राहत भाऊ.
हम् आता बसेल मी थोड्या वेळानी जेवणे बीवण करून अभ्यासाला जरा. तस रात्री जास्त अभ्यास करता येतो रे जेवढ्या दिवसानी होत
हम्म
ह हा.
तू काय करतोय?
काही फिरतोय गल्लीत चकऱ्या मारतोय गल्लीत. तुझं काय झालंय अजून जेवन झालं का नाही?
बोल ना
ह जेवण झालं का नाही म्हटलं? हॅलो जेवण झालं का नाही म्हणत हम्म हम्म.
तुझं झालं का?
हम्म म नाही अ जेवायचंच नाही झालं.
ते सेम माया इथ
तरवहता हहू हहू म्हण झोपय त मला.
सकाळी कधी उठला होता.
आ सकाळी उशीराच उठत रे मी म्हणून सकाळी उशिरा उठत मी.
असंही काण नाही आर मी सकाळी आज किती चार वाजता उठलो होत ते कॉल आलता ना मित्रांचा.
हम्म
मी उठलो होत लवकर नाही तर मी आठ वाजेपर्यंत उठतो आठ साडेआठ
हम्म हम्म
पण मागच्या काही दिवसांपासून लवकर सुटते पण कधी झोप आले न मला
उठतच नाही झोपून राहतो. मग नाही मम्मी येते नाही त पप्पा येत दोघं उठून घेतात.
तसंच आहे भई आता काय? मला पी आता उद्यापासून मस्त पैकी उठत लवकर जिम बिम करतो. काहीतरी नवीन शिकतो.
ते
हॅलो हा म्हणलं आता सकाळी लवकर उठतो. जिम विम करतो.
अ तू पण जिम कर रे आता वजन वाढव यार तू वजन वाढव म्हटलं.
काय वजन करायला
हा
ते काही फाय मी सह खातो ना फक्त ते कसं हाईटमुळे जरास हे व्हायलाला
नाही का हम्म तू दाबून नाही खातणार का कॅल तुझी कॅलोरी त्यावे इनपेक कमी नाही म्हणार
लाबूनच का तर रे पण कसं मी जेवढं चाल त मी किती चालतोय मा आठ हजार प्लस टेप होऊ जात रोज
म तेच ना
अे शिरमत्या
तसेच बाबा मला तर मस्त भारी बॉडी बनवायची मला एकदमण त्या स्टेरट घ्या लागत ते
ए काही नको घेतो रे बाेरटे चांगलं नसतं
नाही नाही ते ते घे ते घे बी नाही घेता मला भारी पावडी बनवायची म्हणून तर
हा असं म्हते मोटिशन
हन
कामाची निष आणि नंतर बॉडी खराब होन जाते
हम्म सरेच तुला समजा आपण ये ना तू संडेला फ्री असेल नाही यार आपण कुठ तरी जाऊयार
होत जायचं
उठपन
तू यायला पाहिजे रे तुला सोडत
नाही मी मी येऊन आता मला काही नाही आता मला काही कामच नाही असेवी
सकाळी
हा आता रविवारी काय
ार आहेज ना दुपारी तर म नाही माझा असं काही असत असलं तर मॅसेज येत असल तर
मस् मस्त भ
हो हम् साब का
हॅलो हा म्हणलं रयवर जाात जाऊ आपण कुठेतरी
हो यार आहे बर जायचं तर
बघू आपण चांग म तस तू
हम्म
रविवारी जायचं मग मी जस जाऊ आपण रविवारी
कुठं जायचं
आता भारी जागा कोणतीथ
खूप जागा आहे आपल्या इथ म खूप जागा म्हणजे असं काहीट म्हणलं कॅफे कुफे ते परडत नाही आपल्याला
नाही दे नाही प्रोडक्ट
मॉल विल ला जाऊ वाटलं पुरं जाऊन
मग मला जायचं आहे र एक तर प्रोजलला मी गेलच नाही एकदाण
नाही रे मी एकदा गेलो होतो लास्ट टाईम नंतर गेलोच नाही ते पण असं प्लॅन फिक्स नव्हतं
हम्म मला पण जायचं नाही आ
आम्ही गेल
पण जायचं आहे ना कॉलेज ला
हा कॉलेज ला यायचं
म्हणजे ते ते काय म्हणत रे, काय रे?
युनिवर्सिटी
नाही रे युनिव्हर्सिटी नेरीे कॉलेजला नाही आ चुकीने आला तोंडात. कॉलेज काय ते म्हणतोय तू?
मॉल.
मॉल. मॉल.
हम्म.
हम्म मी गेलच नाही ना. कधीच गेल नाही त्या मॉलला. बघायचं यार काय म्हण म्हणजे, एवढे लोक जात काय हाय म्हणजे?
अरे काही नाही रे. अर्धे जण हे जात
क म्हणजे असं काही नाही कपडे असं काही ठीकठाक जायचं आपलं. सभ्य राहून. आपण जसे आहे तसे.
हा.
ते परवडतच नाही पण तिथं जाऊन. फक्त फिरायचं. आज जाऊन बस. खाय, प्यायला परवडत नाही. खूप महाग आहे. हा. मॉल मध्ये फिरायचं सारखं काही नाही.
फिरायला जात का लोक?
मग.
काही नाही आवडलं तर घ्यायचं.
आवडलं तर घ्या आणि आवडलं तर कपडे बिपडे ट्राय करायचे जुडिओज मध्ये. चारा, जुडीओ. पायचं परफ्युम. सगळे ब्रँड येते तिथं.
बापरे!
हम्म.
खूप मोठा हेका मॉल?
एवढा नाही. ठीक आहे. आपल्या शाळे शडवले. हम्.
हम्म.
हेच.
अजून काय म्हणतो?
काही नाही बसला आता होता एस्ट्रा
हम्म.
हम. जीवुन येवुन. थोड्या वेळानं झोपण. नाही अभ्यास करत जरा रात्री - - आणि मग झोपण.
हम्. अभ्यास कर बु उद्या एक्झाम कशाची एक्झाम हाय ऊद्या?
एम एसटी सीटी ची. पी सीएम बी टाईप.
म असं हाय का? दर सॅटर्डेला राहते तुमची पण?
आं.
जर सॅटर्डे ला राती का? दर आठवड्या त्या सॅटर्डेला हम्. आमची बी राहायची. संडेला राहायची आमची.
आपलं कसं वेनसडे नाहीत, मंडे नाही त, ट्युजडे आपल्या म्हणजे वर् - - डेज मध्येच हेना, एक छोटी टेस्ट व आपले हे नसते का थेरॉटिकल?
हां. हा.
तसं.
हम् हं.
त्याचा अभ्यास करावा ला - - एक तर मी आप बस ना राात्री करतोम का मला आवडतच नाही दिवसा दिवसा झोपायला आवडत इच्छाच नवे लॅब मध्ये पण एक तर ते परवडतच नाही लॅब लात जायला
म मला झोपच येत नाही त्याच्यामु
रात्री नाही स जो
रात्री बी नाही दुपारी बी येत
नाही दुपारी मली नाही आता म्हणजे कत्तरी आलीच येती दुपारी तुम्ही क्लासमध्येध्येच राहतो जास्तो
हॅलो म्हटलं झोपत येत नाही म्हणलं मला उद्या
मी स्वतः दुपारी नाही चालू आहे
हम्म
बरोबर
हम् हो म्ह काय नाही काही नाही काही नाही हा थांब ना थांब ना
एकक रेलठवली पण
हा बरं बर पाहतो मी
म्हणजे किती हेच आहे किती आहे अस
प
ब
काय म्हणतो नाही ना आता बुकला खुद् कमी रा आहेल घ ठेव का मग माझी नव होती द आणि आमची दोन हजार चौवी